हॅलो हा हा येतोय आवाज?
हो येतोय येतोय.
हा.
हॅलो हां नमस्कार, नमस्कार बोला.
नमस्कार.
होय.
ठीक हाय आपण पंढरीची वारी ह्या विषयी
हो हो चालेल, चालेल, चालेल.
जाता कधी तुम्ही वारीला?
नाही आम्ही आत्तापर्यंत तरी नाही मी गेले.
हा.
हा तुम्ही जाता का?
मी गेले होते मागच्या वर्षी आळंदी, पुणे. अ हा आणि नंतर परत सासवड ते जेजुरी पण एक वारी केलीये. दोन-दोन दिवसाच्या गॅपने अ ह मला ज्ञानेश्वर महाराजां ची अ पालखी तिथं अ मॅगझिन चौकात येते तिथे थांबून राहिलो होतो. त्याच्यानंतर दर्शन घेतलं पुढे पुढे त्यांच्या सोबत चालत आपलं इथे पुण्यामध्ये आलो. पालखी दोन्ही पालखी एक एकत्र येतात. मग त्यांचं परत स्वागत करतात पुणेकर. दोन दिवस पालखी पुण्यामध्ये थांबते.
हा हे सगळं माहितीय आहे म्हणजे मला मी बघितलय पण पण अ म्हणजे वारीला असं नाही गेले मी कधी
हा मला पण असं माहीत नव्हतं पण अनुभव एक घ्यायचा होता.
पुण्यात तर ते वगैरे पण बंद असतात तेव्हा मी एकदा म्हणजे अडकले होते तेव्हा पण
हा.
हा म्हजे निघाले होते मी आणि जाताच नाही आल ते म्हणजे गाडीस अ वगैरे अ इकडे आली नव्हती वेगळ्या रूटने गेली होती. मग परत यायला लागलं घरी म्हणजे एवढ एवढी गर्दी असते खूप पुण्यात तेव्हा.
हो आणि आ आता काय झालंय दोन-तीन वर्षापासून खूप लोक क वारीसाठी यायला लाग लेत ना मग रस्ते पण बंदच ठेवतात. त्या रोडचे आणि अ खूप महत्त्व असं पंढरीच्या वारीच लोकांना समजायला लागल. लागलं आहे. त्यामुळे असं सहभाग घेतात. आणि छान असं. अ सगळे. ते वयातले लोक त्याच्यामध्ये सहभागी असतात अस. कोणाचा भेदभाव नसतो की गरीब, श्रीमंत अ असं नाही. इथं लहान-मोठे आहेत. कोणी असं त्याच्यात भेदभाव कळत नाही सगळे असं माऊली-माऊली म्हणत पालखी बरोबर चालत
हो एकमेकांना सहकार्य करतात, मदत करतात आणि मी एवढं पण बघितलं म्हणजे की जागोजागी ते अ असतात अ म्हणजे स्वयंसेवक असतात की असं करायला. मदत करायला किंवा काहीही असो औषध लागलं, पाणी
पुण आळंदीतून जी पालखी निघते तेव्हापासून ते पुण्यापर्यंत प्रत्येक असं म्हणजे ठिका- ठिकाणावर अशी लोक थांबलेले असतात. काही अडचणी आल्या तरी आपल्याला ते मदत करतात किंवा असं अ दवा खाण्यांची सोय केलेली असते. टाकलेले असतात. परत कोणाला आप आपण ते देतात लोक असं पंक्तीमध्ये प्रत्येक असा ग्रुप ठरलेला अस तर जे वारकरी एत तात्यासो त्यांच्या प्रत्येकाच्या पालखीत क्रमांक दिलेला असतो त्यांना त्याच्यानुसार मग हेप पालखीची सोय ईथे ईथे केलेली आहे. अ कोणत्या नंबर असतात. त्या नंबरनुसार पालख्या अशा थांबतात. प्रत्येक अशा रस्त्यावर त्यांच्या त्यांच्या ठिकानांवर आणि मग त्या पालखीच्या ग्रुपला सगळ्या, असे नाही का अन्नदान करतात? त्या दिवशी तिथं थांबून मग ग आस भजन, अ फुगड्या घालणं, गाणे म्हणणं, गवळणी वगैरे असे कार्यक्रम त्याच्यात केले जातात.
खूपच मजा वाटते, म्हणजे बघून च मजा वाटते. खूप अस वाटत कधीतरी जावं म्हणून म्हणजे मी बघितलेलं आहे हे सगळं असं आपण ह्याच्यावर बघतो तस की जागी मदत कार्य असतात. किंवा जाागो जाागी अ म्हणजे अन्नदान वगैरे सगळं बघितलंय आणि म्हणजे खूप काळजी घेतात एकमेकांची पण हे पण खूप बघितलंय असं मदत करणं किंवा हे म्हणजे ते असं बघित आणि आनंद खूप होतो म्हणजे असं की अ गाणी म्हणणं किंवा फुगड्या घालणं ह्याच्यात खूप असं मस्त वाटत बघित
आणि आपण कस हा आपण कसं जेवण देवपूजा करतो त्या देवपूजेतला जो आनंद आहे आणखीन तिथ वेगळा आनंद मिळतो आणि त्याचे आवाज किंवा त्यांचे सूर ताल असे वेगवेगळ्या प्रकार ऐकायला मिळत नाही कोकणातून आणि कही न ऐकलेले भजन, गवळणी त्यांचे ते अभंग इतक छान वाटत की असं वाटत त्याच्यातच रमून जावं आणि सगळीकडून सगळे एन्जॉय करत असतात तिथे लहान मुलां लहान मुलांपासून वयस्कर माणस त्याच्या तरुण तरुणी सगळे एकत्र येतात असं काही हे नसतं की बाबा तू हाय असं आहे तू गरीब आहे तू श्रीमंत आहे किंवा तू मोठा आहे असं काही भेदभाव नसतं सगळे ग्रुप येऊन एकत्र करतात आडी- अडचणीत मदत करतात जेवायला पण ग्रुप बसतात एकमेकांना पास करतात कि बा मी आज आणले हे तू घे तू ते असं म्हणजे मदत खूप करतात आणि छान वाटत आता मागच्या वर्षी मी असंच मला पण असा अनुभव घ्यायचा होत की सगळे म्हणतात वारी छान असते म्हणून मी गेले होते. तर पायीवारी आळंदी ते पुना करायला गेले होते मी तर छान अनु भव आला मला पण पहिल्यांदाच हो पण आम्ही काय केलं अस ग्रुप ठरून गेलो होत क गुप ग्रुप तयार केले होते की जेणे करून एवढ्या गर्दी
तस असेल ना तर मजा येते जरा कारण मग एकटच कस जाणार म्हणजे मला वाटत अस पण म आपण एकटच कस निघणार अस पण होत ना आणि
तर ओळख पण असते आणि आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर आपण शेजारी सांगू शकतो
पण साधारण किती किलोमीटर आहेत ते
अ सव्वीस सत्तावीस किलोमीटर येतं शिवाजीनगरपर्यंत
आणि मग किती दिवस लागतात म्हणजे?
म्हणजे आता सकाळी पालखी आळंदीतून निघाली कि आता कसं होतं काही काही लोक इथून पुण्यातून जी जाणारी लोक असत अ काही अ जे ठराविक त्यांचे ठिकाण ठरलेले असतात की ह्या ठिकाणापर्यंत आपण जायचं तिथून पुढे पालखी बरोबर चालत नाही घ्यायच आता आमच्या आम्ही ठरवलं होतं मागच्या वर्षी कि ते साईबाबा मंदिर आहे आळंदीतलं तिथपर्यंत बसने जायचं पण आता मागच्या वर्षी काय झालं बसेसच म्हणजे कमी अंतरावरच जाऊन लगेच स्टॉप केल्या कारण गर्दीच एवढे हो पब्लिक इतकं होत की बसेसच पुढे जाईना मग ते मंदिरापर्यंत बस पोहोचलीच नाहीये पूर्ण इकडे मागेच बस थांबल्या मग तिथूनच आम्ही चालत आळंदीच्या दिशेने निघालो होतो आणि मग थोडा पाऊस ऊन वारा अस चालू होत त्याच्यामध्ये आणि पहाटे मी अ चार साडेचार ला घर सोडलं होतं. आणि इथून बस आम्ही याला गेलो कॉर्पोरेशनच्या तिथून पुढे मग आळंदी बस पकडली आळंदी बस मधून काय पंधरा वीस मिनिटातच आम्हाला त्यांनी उतरवलं म्हणे पुढे बसेस जाणं बंद केलं आहे.
हम्म
आणि मग आम्ही काय केलं पालखी तिकडेच होती मागेच होती आळंदीतून नुकतीच निघाली होती आणि अशी चालत चालतच येत होती कारण प्रत्येक ठिकाणी विसाव्याला पालखी थांबली जाते ना.
बरोबर आहे.
अस हा आणि लोकांना पण असं जे जे जवळचे असतात त्यांना दर्शन घेण्यासाठी ते तिथं पालखीला येतात म्हणून प्रत्येक ठिकाणी अे अर्धा पाऊन तास पालखी विसाव्याला थांबवतात परत ते बैल वगैरे असतात त्यांचं चारा पाणी असत सगळं जरा त्यांना थोडस आराम मिळाव म्हणून थोडं पाऊन पाऊन तास किंवा एक तास विसाव्याला पालखी थांबते मं थांबत थांबत पालखी पुढं पुढे निघत असते. मग ज्या वेळी आम्ही इकडून निघालो त्यावेळेस त्या मॅगझिन चौकात यायला दुपारच्या साडेबारा एक वाजला होता. पालखीला मग आम्ही तिथं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर परत पुढे पुण्याकडे त्या पालखी सोबत चालत चालत आलो होतो. आणि मग शिवाजीनगर म येते पालखी दोन्ही पालखींचा संगम होतो. अ एक ज्ञानेश्वर माउलींचा आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा आणि दोन्ही पालख्या एकत्र आल्या की मग पुण्यामध्ये दोन मंदिरांमध्ये त्या थांबतात दोन दिवस पुण्यात पालख्या असतात त्या ज्ञानेश्वर माउलींची पालखी एक असते आणि निवडुंगे विठोबा मंदिर म्हणून आहे पुण्यामध्ये तिथे एक पालखी थांबते आणि एक पालखी दुसऱ्या मंदिरात थांबते. मग रात्रीभर दिवसभर दर्शनाला पुण्यातली लोक पालखीला जातात.
मी बघितलं होत तर चिंचवडला अ एक बाग आहे, तिथे असं म्हणजे ते लोक जेवायला वगैरे बसतात आणि तिथे एक थांबते असं मी बघितलं होतं असं पण आता तेवढं मला असं
अ हा कारण कसं होत जसं पब्लिक वाढत जातात. आणि रूट जशे चेंज होतात आता पुण्यामध्ये भरपूर कामं चालू आहेत. मग जसं रूट जर चेंज होत त असेल तर ते थोड्या ठिकाणी चेंज करतात, पण पालखी दोन मंदिरांमध्ये ही थांबतेच थांबते. ते. अजून तरी तिथलं काही बदल झालेला नाहीये. आणि फक्त म्हणजे आ आजूबाजूला आता पुण्यात एवढ्या लोकांना राहणं शक्य नाहीये, मग खूप अशा आजूबाजूला जो परिसर आहे. परत इकडं बावधन पर्यंत लोकं पालखीची येतात राहिला आणि मग नंतर स्वतःचे ते टेम्पो वगैरे सोबत त्यांच्या सोबत जशी पालखी पुढे पुढे निघते त्यांच्या मागे मागे पालखी चालते.
अ सासवडला पण काहीतरी थांबते काय?
हा आणि इथून निघाली का पालखी अ याच्यात जाते सासवडच मला वाटतं पहिलं का नाही आधी मधी कोणतं तरी आहे कोणता तरी तो घाट आहे, त्या घाटामध्ये थांबते आणि मग नंतर सासवडीत जेजुरी मग जेजुरीत एक मुक्काम असतं रात्री ह आता आणि मग त तिथून पुढे जेजुरीत पण त्याचं इथलं सगळी भंडाऱ्याची उधळण वगैरे खूप असं छान वातावरण इकडं पिवळं पिवळं होऊन जातंय जेजुरी
खूपच छान हो. आणि इतकं मस्त वाटतं, हो खूप छान वाटतं आणि अ हे पण आहे ना असं आपल्याला ते प्रसन्न वातावरणात आपण सगळं घरातलं विसरूनच जातो ना
आणि असं आपण म्हणतो की मी चालू शकत नाही पण त्या लोक लोका बरोबर आपण चालत राहतो सगळा दम ल सगळं थकवा निघून जात त तो आनंद इतका मिळतो मग ते खूप छान वाटत
त्रासच होत नाही आपल्याला असं मला तरी वाटतय म्हणजे तेव्हा हा पण नंतर म्हणजे माझं म्हणणं आहे की नंतर आपल्याला असं वाटत नाही म्हणजे असं काय की आपण त्याच्यात न्हाऊन तो सगळ्या भक्तीच्यात आणि आपल्याला नंतर काही असं एवढं वाटत नाही, की आपण एवढं केलं असं चाललो
हो
हो चालेल चालेल हो हो